हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो ऐकू तुला हम्म
ह्
हॅलो केली क नाही ऐकय ना तुला ऐकेत नाही का काय हॅलो
ना गन काम आपट क नट वरा आहे हम् हॅलो
ऐकु येतय नव्ह
हा आता यालय
येतय काय ऐकु आता हॅलो
हा
बोलकीी
हम्म बोल कि
काय लावू नगोस
बोलकीी तु मग
सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली
कशाची
सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली
सार्वजनिक सभेची कोण केली असल ग काय माहित नाही
गवा जोशी
दवाजोशी
शत शत प पत्रि कोणी लिहिली
शतपत्री म्हणजे
काय माहित ग्रामगीता कोणी लिहिली
ग्राम गी लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळक
ग्रामगीता लोक म्हणतोय कसे
तुमी पण घेऊन य
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
आबांका मोबाईल कॉल शुरू हे उसपे
सुबोध रत्ना तर हा ग्रंथ कोण लिहिला
अ सुबोध रत्नाकर सुबोध रत्नाकर मला काय माहित
सावित्रीबाई फुले कोणत्या ठिकाणी ह्यांचे बुद्धांचे नाव काय होते
पुढल्या बुद्धांच्या
गौतम बुद्धाची आणि किती बुद्ध
नाव सिद्धार्थ
आणि हो मुहावरांची
हम्म
महावीर
महावीर वर्धमान
हडप्पा संस्कृतीचा शोध केव्हा चालू लागला साल
हडप इसवीसनपूर्व सहाशे एकोणीशे एकवीस एकोणीशे एकवीस
मांडवी बीच डाॅशडाॅश जिल्ह्यात आहे रायगड मांडवी बीच
मांडवी बीच रायगडमध्येय हम्म हम्म
आमिनी चेेकड्या पुणे जिल्ह्यात आहेत
आमिनी टेकड्या
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य
कुठल्या आम्ही आमिल टेकड्या
मुंबई पुण्यामध्ये आहेत.
आमिल टेकड्या भर
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरी. नाशिक. शंभराव्या मराठी शंभरावे मराठी साहित्य संमेलन.
भारत देशाचे राज्यसभा सभापती कोण?
राज्यसभेचे सभापती.
कोन असतयं.
राज्यसभेचे सभापती.
उपराष्ट्रपती असतेत नव्ह?
राज्यसभेचा हा हा धनकड.
धनकड जुना होता आता तेवीस सिंधू पी वी राधाकृष्ण झाला नाही काय शि
हां हां सीवी सीवी. बरझालं. सांगितलं नाही ते ऑप्शन क्लिक कर. चालत. सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन. सी पी राधाकृष्णन ब्लुटूथ घातलंय ग भैया इधर आ तो सिंगलाय
बर. त्याच्या बाराव्या तसेच पहिल्या महिला राष्ट्र राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील ह्या महाराष्ट्राच्या मधील कोणत्या जिल्ह्यातील होत्या?
कोण?
हॅलो.
हॅलो.
भारताच्या बाराव्या तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाट- तील कोणत्या जिल्याच्या होत्या?
ओडिशा.
जळगाव.
जादा घेता काय?
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील ह्या कितव्या राष्ट्रपती होत्या?
कोण?
प्रतिभा ताई पाटील. बाराव्या
बाराव्या होत. त्या बाराव्या.
पहिल्या, महिला आणि राष्ट्रपती बाराव्या. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश येथे आहे. सर्वात मोठी प्रण नदी प्रणाली कुठे आहे?
म्हणजे?
गोदावरी कोणती आहे?
अस म्हण कि कोणतं.
भारतातील सर्वात मोठे खाऱ्यापाणी सरोवर कोणती?
ते ग ऑप्शन पण सांगतो.
लोणार.
हम्म.
चिलका पुुली. क वें कोणतं?
अ चिलका.
दादा भाई नवरोजी हे कोणत्या वर्तमानपत्राचे सं पादक होते.
कोण?
दादा भाई नवरजी कोणत्या, चि काय वर्तमानपत्राचे संपादक होते?
दादाबाई नवरोजी, कुठल्या?
रास्त गोपतार. जगप प्र प्रसिद्ध जीराहू लेणी कोणत्या राजधानी?
खजुराहो ओडिसा?
लेणी. एम पी मध्ये.
एम पी.
ये म. हा, ठेवू काय?
खजुराऊ मध्य प्रदेश मध्ये आहे? हा.
तू